हा बोला.
हा लागला का, आला? अरे लगेच लागाय लागलंय फोन मग त्यो हा एका रात्रीत बांधला त्यो. मग ते देवेंद्र पण सांगितलेलं ना तिकडे येऊ नका म्हणून, पुण्यातच थांबा म्हणून सांगितलेलं. काय आलं.
हा हा हा.
नऊ तारखेला सकाळी निघाली ना पालखी? होय तुझं रेंजमध्येच हाय की.
हा हा.
नऊ तारखेला सकाळी निघाले. हा?
घरात गेलास काय?
नाय नाय बाहेरच हाय की.
बर बर आवाज घुमाय लागलाय म्हटलं. मग ती एका रात्रीत बांधला काय पूल मग?
हो एका रात्री ते साईडचं कड होती की नाही, ते एका रात बाकी सगळ्यांची क-क-कड तुटलेली आहेत. ती आता आता पण काम चालू आहे.
बर.
मग नऊ तारखेला बरोबर सकाळी निघाली पालखी. साडेआठ नऊ वाज तसं गम मोकळच झालतं, नाहीतर तीच हाय कनई दुपारचं तीन तीन वाजत्यात मोकळं व्हायला.
होय.
हो मग ते, पुण्यातच थांबलेत.
म्हणजे या वर्षी गर्दी कमी आहे वारकऱ्याची. होय. हम्म हम्म.
यायचं नाही म्हणून सांगितलेलं ना तिथं देवेंद्र फडणवीसानं, मग ती पुण्यातच खांबा म्हणून सांगितलेलं.
हा हा.
मग सगळी
मग आता येतील की थोड्या दिवसात.
हा येथील की आता मारुती काय होतंय, बरं का रात्री दोनलाच निघायला चालू करत्यात. मी रात्री उठलो कणी, तीन चार वाजता. सगळी गॅंगच्या गँग गेलेली असत्या. असं पण लय माणसं असत्यात हा आता आपल्याला असं समजून येत नाही. साडेआठ नऊला मु- मोकळं झालेय सगळं.
होय.
सकाळी बाकी रात्री दोन तीनला जरी उठलास का नाही, तरी तुला माणसं जात तानाच दिसणार. तेपण सगळं ते मी ते एक व्हिडिओ टाकलेलं बघ ते, आधीचे.
हां हां हां.
हां. मग, तीच रात्री दोन तीन ला टाकलेली व्हिडिओ होती ती.
हा. हा. ते माहिते की रात्रीचं केल होतंस ते.
हम्म ते रात्रीच जातात गॅंग. ती गॅंग अशी आहे, मजा येते बघायला.
बर.
मंग ते पालखीकडे आता पालखी कधी निघत्या तेच काय कळत नाही. साडेआठला उठलो आणि विचारलं पालखी पालखी गेली पुढं.
हा हां.
च्यायला वाईफचं मंगलसूत्र गेलं, होय.. चोराने चोरलं की. की तिथं, पालखी आलती ना समोर? वाय ती गेली पाया पडायला, मंगळसूत्रच गायब केलं तिचं.
आरररर, एवढ्या टाइमात लगेच
होय होय. आपल्या सोसायटीमध्ये चार जणांचं गेलं मंगळसूत्र.
मंगळसूत्र घालूनच का गेलतेत, तेच काय माहित नाही एवढ्या गर्दीमध्ये.
ते न्यूजला बघितलं एका माणसाचं. हो पाच हजारच काढलं, त्याला अंगावरती ही टाकलं, काय ते खाजवायचं औषध टाकलं आणि हां.. पाच हजार रुपये तेच काढून येतंय खिशात.
पण वाचलं.
आता काय.
ते एवढ्या गर्दीत. दहा बारा जणं घुसत्यातच, कितीही केलं तरी. तर आपल्याला काय समजून येणार हाय तवा.
होय होय होय. काय कळतंय वारकरी हाय का, काय हाय काय तवा चोर ये. हो.. येत्यात येत्यात होय.
हम्म. काय समजणार आहे.
होय.
पण बघ की, अडीचशे तीनशे किलोमीटर पायी जाणं म्हणजे खायचं काम हाय कां.
होय होय.
अडीचशे तीनशे किलोमीटर हाय.
अवघड इथनं सायकली वरनं गेल्याती आतापर्यंत.
सायकलीवर नाही रे, पायी जायला लागतंय.
होय नाही सायकलीवरनं नवीनच काढलय आता, सायकली वरण बी जातंय आता.
जात्यात सायकलीवरून पण, जात्यात गाडीवरनं पण जातात.
हां हां..
पण जी, पालखी बरोबर जाण्याची मजा हाय कणी ती वेगळीच.
आम्ही त्या ह्याला गेलो होतो, अक्कलकोट गांंगापूर. त्या गांगापूरला आरती असती दुपारी बारा वाजता, तिथं आरती अशी असते ना. हे माणसांच्या अंगात भूत भूत शिरत्याती. म्हणजे जे जे च्या अंगात हाय की, शिरत्यात आणि अस वर चढत्यात. व्हिडिओ आहेत बघ युट्यूब वर गाणगापूर आरती म्हणून अरं अरं ती बघायसाठी गेलो होतो आम्ही काय बोंबलाय ते आम्हाला चुकीच टायमिंग सांगितलं. दुपारी होती बाराला आम्ही गेलो पाच ला प्
अरे. अरे. मग इथ ना किती वाजता निघालेलास.
हितं, आम्ही नाही हेन गेलो बसन, बसन. बस न गेलं होय, होय, होय हितं गेलो आम्ही आठलाच. साडेआठ ला होय, होय अक्कलकोटला गेलो. डायरेक्ट अक्कलकोटला हो साडेआठ ला होती.
कला होतो तिथं पोचला कितीला?
चार ला तीन, चार ला पोहोचलो. चार पाच
नऊ, सहा, सात तास गेलं काय?
तिथ न मग ती, त्या अक्कलकोट मध्ये अ रात्री निघालो तिथंन. दर्शन घेऊन तिकड जायचं फिक्स नव्हतं. अक्कलकोड मध्ये राहायच डोक्यात होत. पण, परत म्हटलं आरती सकाळी पहाटे पाच ला हे करायची म्हटल्यावर राहून उपयोग नाही म्हटलं. गाडी मिळाली तर मग, बस मिळाली मग, तिथनं गेलो रात्री तिथं दोन वाजता, तीन वाजता पोहोचलो. रात्री दोन, तीन वाजता पोहोचलो ह्याच्यात गांंगापूर, गांंगापूर. अक्कलकोट मधन पुढं आहे हो, गांंगापूर मग तिथं
अक्कलकोटवर की, की किती वाजता निघाला.
तिथनं रात्री निघालो एक अकरा, बाराला
म्हणजे दोन तीन तास लागत्यात?
हो, आणि ते कुठं आहे कर्नाटकात आहे, गांणगापूर कर्नाटकात आणि काही शहाण्या तिथं दोन तीन वाजता रात्री अक्कलकोट आपल्या बाँड्रीवरच आहे कर्नाटक आणि महाराष्ट्रा
अच्छा तिकडेच आहे व्हय
हो मग तिथं न तिथं कर्नाटकात रात्री तरल दोन तीन वाजता काहीच ना य सगळी माणसं कन्नड आणि काय. काय काळाय मार्ग नाही आणि आम्ही तिघच, नवरा बायको पोरग उतारलो इष्टीतन कोण नाही तिघंच आम्ही इष्टी तन उतारणार. आणि मग उतारलो तिथ. तर लॉज बघितली लॉज बी कसल्या साध्या बिद्या काय अशी स्टँडर्ड नाही काय नाही. राहिलो तिथं राहिलो म्हणजे काय दोन तीन तास? हा हॅलो. हा सकाळी पाचला तिथ पोहोचलो तर कुठले आर त डारेक्ट गेलो ते ह्याच्याात देवळात गेलो. पाया पडलो डायरेक्ट दर्शन ऐनं टायमला लय गर्दी असते तिथं. दर्शनाला दो तीन चार तास थांबायला लाग काय वारकरी दिसते ती. हा आल्यात तिथं ना
नाही नाही इथं नाही कोण गेलीत सगळी गेलीत थांबत नाहीत इथं नाही ते निघतात लगेच त्या नाहीत थांबत.
हा हा, हा हा हा.
त्यांची गाडी निघायला लागली की, ते पण निघायलाच चालू हंम.
बाकी काय.
बाकी काय निवांत. किती टाइम झालं रे सागर.
सहा सत्तेच्याळ.
सहा मिनटं झाली काय ते तुषार इथंच थांबलाय रे.
होय, सोडून येणार काय त्याला?
हॅलो!
हा.
काय?
त्याला काय वाटलं? मी म्हणलं कोणाला फोन लागलाय, कोण बोलायला लागल एक तर?
आओ पर म झिरो घावला. अरे ती म्हणते ते सोडा प्यायला जायचा, सोडा प्याय जायचा म्हटलं अजून दहा पंधरा हा
जा कि मग काय प्रॉब्लेम
हा.
जा मग त्याला कशाला हे करते हे दहा मिनटं झाले की जा मग.
त्यो जातोय घरी नाही ते किती वाजता बारा वाजेपर्यंत चालू असतय ते.
असतय पण आता न परत झोपायचं आता जाऊन.
ह उद्या शाळा आहे, उद्या साडेसातला उठायला लागतेय.
हा म तेच की.
मला पण उठाय लागते साडेसातला.
होय चांगलंय कि. हा सोडायला हा कुठ आहे शाळा ईथन लांब आहे का?
ना एक दीड दोन किलोमीटर आहे.
दीड दोन किलोमीटर, कसली इंग्लिश मिडियम ना?
इंग्लिश मिडियम.
हो बरं काय नाव आहे शाळेचं?
अपैक्स अपैक्स.
अपेक्स ह अपेक्स इथ क्लास आहे इथं ह.
हम अपेक्क्स अपेक्क्स आहे अपेक्क्स. ती शाळा लय चित्र विचित्र, त्यांचं काय ते शाळेचं काहीच कळत नाही. ते मला विचारलं नाही, शा कित कित कितवीला हाय? मग ते ठीक आहे पाचवी सातवी समजतें त्यात आणि ते हे आयला ते रायगड राजगड. न्यूटन फ्युटन असलं काय काय घातलंय त्यात, काहीच कळत नाही ते. काहीच लक्षात राहत नाही. ते राजगड तरीला लक्षात राहतंय, सातवीला राजगडमध्ये हाय. ते चिकूच न्यूटन फ्युटन त्या ऐन टायमाला बर बर लक्षात राहत नाही. न्यूटन हम.
हा हां
आता ले आपलं चांगलं होत अ ब अ ब क ड. अ अभ्यासू ब बडबड असला फ्लो तो भारी शॉर्टकटमध्ये, काय चित्रचित्र काय अवघड हाय.
किडक वरडाय लागलेला, रात रात्र किडा. रात्री किड ओरडायला लागल्यात तुझे हा आवाज याय लागलाय तिथला.
हा ते शे शेत आहे ना बाजूला. ते ते तेच तपकिराच.
तुझं हे असंल हाय नाय नॉईज कॅन्सलेशन, म्हणजे आवाज क्लिअर येत असेल एकदम. मायक बीट. होय मायक जेवढा भारीयला मोबाईल असेल तेवढं मायक
हां ते नॉईज कॅन्सलेशन असतंय की त्याला.
हा माझ्या ऐप्पलला, ह्यो मी बोलतोय ते मोटोरोला वरनं बोल
ते हेडफोन वगैरा मायड तर किती येत तीन सॅमसंगच हेडफोन झालेत.
हेडफोन हा वायरलेस
एक सगळ्यात जुनं ती ह्याला आपलं काय नाव तेज्या एसेट एसेट प्लस वेला घेतलेला त्यो
हा हा हा.
त्यो पण हाय. बाकी नंतर हे जे ए सेवनटी थ्री बरोबर एक भेटलेला मला ऑफरमध्ये. त्यो पण आहे आणि एक तू एक आहे असे ती-ती-तीन झाले टोटल.
हां, कट करा आता फोन करा परत हम्म.